हॅलो! !
हॅलो!
हा हा
हा काय चाललय संध्याकाळची स्वयंपाकीची तयारी
नाही अजून नाही झाली
नुकतीच केली का सकाळच झालय जेवण अच्छा काय बनवलं होतं म आज
मी शिमला मिरचीची भाजी बनवली होती आणि भात केलं होता मसाले भात. तुम्ही काय बनवल होत.
ह.
हॅलो.
आवाज नाही येते.
हा म्हटलं मी शिमला मिरचीची भाजी बनवली होती.
हॅलो हम्म हा आता येतोय.
हा आमच्याकडे पाऊस भरपूर आहे ना.
हा त्याच्यामुळे रेंज हम्म बरोबर.
तुम्ही काय बनवलं होतं.
आम्ही काही नाही मस्त पाऊस आहे मग भजी वगैरे बनवली होती गरम गरम मुलांना काहीतरी तरी चटरपटर लागत ना.
हो हो.
शाळेला सुट्टी होती आज हा नाही म्हणजे जेवण म्हणून मग ते. बनवलं होत
ओके मी पण नाश्त्यात भजीच बनवली होती आणि नंतर मग शिमला मिरचीची भाजी चपाती आणि राईस
त स्पेशलिटी काय तुमची
स्पेशलिटी बघा आता आमच्या जळगावकडे दालबाटी जी असते बट्टी हॅलो! हॅलो.
हा आवाज जातोय येतोय हा येतोय येतोय.
आमच्या इकडे ना बट्टी आणि वरण फेमस आहे जळगावच.
अच हो हो.
हा.
मग ते वाफवतात कसं तुम्ही आता वाफ.
अ हो वाफवलेल्या. केल्या काय करायचं दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. रेसिपी सांगू का तुम्हाला हा ह दोन वाटी. गव्हाच पीठ घ्यायच त्याच्यामध्ये अर्धी वाटी आप. ल स्वीटकॉर्नचं पीठ असतं ना. ते घ्यायचं म्हणजे मक्याचं पीठ सहजासहजी. बाजारात अवेलेबल असतो किंवा आपण घरी. ते आम्ही काय करतो दळून ठवो एकाडब्यात एक दोन किलोचं. म्हणजे लागलं तसं आम्हाला करता येतं. हो मग तुमच्याकडे तस नसलेल दळलेला म्हणून मी तुम्हाला प्रमाण सांगते. ते दोन वाटी गव्हाच्या पीठासोबत. अर्धी वाटी मक्याचं पीठ आणि त्याच्यात थोडासा रवा मिक्स करायचा. म्हणजे एक मोठा चम्मच एक पळी रवा टाकला तरी चालतो. हा मग ते सगळं मिक्स करायचं, त्याच्यात मीठ वगैरे मिक्स करायचं. आणि ओवा चुरून टाकायच्या हातावर चुरून आणि थोडेसे फुटलेले धने टाकायचे किंवा धण्याची पावडर असली तरी चालते. एक चम्मच टाकायची आणि हे सगळं एकत्र करायचं. असं आपण चपातीच पीठ भिजताना कसं साईड मध्ये थोडं पाणी जमा करतो ना साईड साईडला पीठ ते पीठ साईडला करून पाणी जमा करायचं, त्याच्यात दोन मो ठ्या स्पून चममच तेल टाकायचं, आणी त्या च्यात हळद टाकायची दोन छोटे स्पून म्हणजे आपल्या हिशोबाने हळद टाकायची आपल्याला जशी लागली तशी ते सगळं मग आता आता पीठ मळायला घ्यायचं. आणि सगळे प्रॉपर मळायच. पण चपातीच पीठ मळतो तसं, मळायचं आणी थोडं पतलं पण असलं तरी चालते. मग ते मळल्यानंतर हं त्याला थोडा तेल टाकायचं परत, तेल टाकून मळायचं म्हणजे मग ते चिटकत नाही. नाहीतर ते चिकटतं हाताला, मग तेल टाकून मळल्या तर त्याला, पोळोपाटावर तेल लावायचं. प्रॉपर पूर्ण तेल लावायचं, आणि मग एक उंडा घ्यायचा चपातीचा तो लाटायचा, आपण मोठी चपाती बनवतो तशी जाड जाड चपाती बनवायची, म्हणजे आपण एक उंडा चपातीचा बनवतो न, तसे दोन दोन उंडे एकत्र घ्यायचे आणि त्याची पोळी बनवायची. जाडसर अशी आणि त्याला वरून परत तेल लावायचं पूर्ण चपातीला. आणि भाकररवडीची कशी आपण वडी पाडतो ना गोल गोल गोल त्याला तयार करतो. हा तसं गोल राखायचं. जस आपण भाकरवडीला करतो तस मध्ये काय मध्ये मसाला टाकतो भाकरवडीला पण याला नाही याला फक्त गोल करायचं आणि त्याचे तीन काप करायचे म्हणजे तीन बरोबर भाग करायचे त्यात. चाकूने आणि मग केल्यानंतर पण मोदक कसा असा एकत्र करतो ना, दोघ साईडनी त्याच्या साईड कॉर्नर कॉर्नर पकडून.
त्याला बंदिस्त करतो ना आपण. तस त्या उंड्याला गोल गोल गोल बनवायचा. हॅलो,
हा आवाज गेला होता परत. अच्छा मग मोदक करतो तस का? हां
हा मग मोदक करतो तसं, साईड त्याच्या दोघच स्प्रेड असत्यात, त्या एकमेकांना चिटकवायच्या पुरणोळी सारख्या आणि त्याचा उंडा बनवायचा पूरणाचा तसा बनवतो तसा, त्यामुळे तसे उंडे बनवायचे सगळे
हा,
सगळ्या पिठाचे एक चपातीचे, तीन उंडे बनवायचे म्हणजे ते वाफवायला सोपे, जास्त मोठे पण नाही, जास्त छोटे पण नाही असे आणि मग खाली पाणी गरम करून करायला ठेवून, वरती चाळणी ठेवायची आणि चाळणीवर ते उंडे वाफवू द्यायचे. वीस मिनिटात वाफवतात, त्याच्यानंतर मग त्याच्या ते चेक करायला जर कमी गॅस वगैरे ठेवत असाल तुम्ही तर मग चेक करून घ्यायचं. चाकून त्याला टोचायचं हं त्याच्यामध्ये काहीच नाही निघाल तर मग ते उंडे झाले. जसं आपण चेक करतो वाफवलेले पदार्थ तसं.
अच्छा, मग हे कुकरमध्ये पण वाफवता येतात का?
कुकरमध्ये वाफवता येतात पण कुकरमध्ये ना पाणी जातं.
समजलं का वाफ लवकर होते ना कुकर मध्ये मग त्या उंड्यांवर पाणी पडतं. आणि ते आपल्याला फ्राय पण करायचे असतात ना, हा तर त्याच्यामुळे मग ते पाणी जास्त असलं तेलात ते तडक तडक
मग बट्ट्या वेगळे आणि बाफले काय म्हणतात ते वेगळे असतात का
हा ते वेगळे असतात ते राजस्थानमध्ये वेगळे बनवतात हे आमच्या बट्ट्यात तळलेले असतात या वर्णासोबत एकदम साधं वर्ण असताना त्याच्यासोबत खूप छान लागत आणि नंतर मग ते वाफवलं गेलं की काढून घ्यायचं थोडं थंड होऊ द्यायचं त्याचे काप करायचे आपल्याला ला आवडतील उभे काप करायचे जचे नाहीतर आडवे पण करू शकतो एक कुंड्याचे चार काप वगैरे असे आणि त्याला फ्राय करायचे नंतर तळायचे व तळल्यानंतर त्याला साध्या वर्णासोबत आणि घोटी वांग्याच्या भाजीसोबत खायचे खूप सुंदर लागतात हिरव्या मिरचीच्या घोटी वांगी असतात ना
हा हा हा भरीत पण तिथलं प्रसिद्ध आहे ना काही
हो हो हो खूप खूप छान लागत भरीत पण भर आता सारखंच ही जी हिरव्या मिरचीची भाजी असते ना ती बनवायची तिला घोटून घ्यायची शिजलच ना वांगे का वांगे प करून शिजवाय हिरव मिरचीची फोडणी करून आणि शिजलेत कि त्याला घोटाय रवीने रवीने किंवा पावभाजी स्मॅशर वगैरे असताना आपलं त्याच्याने ते घोटायचे आणि मग घोटून मग अजून परत थोड मीठ आणि थोडंसं पाणी वाटल्यास ॲड ऑन करून खूप मस्त लागते त्याच्यासोबत वरण भट्टी आणि वांग्याची भाजी
अच्छा मग ती वांगी पण कुठली आपली हिरवीच असतात का की..
हो हो जळगावची वांगी हिरवी असतात आणि ती खूप नरम असतात अे ह... इकडच्या वांग्यांमध्ये बिया असतात बघ तसे तिकडे नसतात... त्याच्यात बियाच नसतात आणि त्याला तेल खूप सुटतं.. जेव्हा ती वांगी तुम्ही भाजली ना तेव्हा त्याला तेल सुटत मस्त छानच.. आणि त्याच्या त्या तेलामुळेच त्याला टेस्ट हा त्याला तेल सुटत ना मग ते.. तेलामुळे त्याला चव वेगळी असते इकड... च्या वांग्यां तस तेल नाही सुटत कारण याच्यामध्ये बियाच प्रमाण जास्त असतो
हम्म हम्म बरोबर
आम्ही वांगी अशी तिकडे गावाकडे तर अंगणात वगैरे पण लावतो झाड त्याचेच मोस्ट ऑफ खातो ह असं विकत नाही घेत
आणि ते कॅटवर भजलेलं पण छान लागत ना
हो ते काटेरीच वांग असतं ना हिरवं वांग जे असतं ना ते काटेरीच असतं
हो पण ते काट्यावर भाजतात म्हणजे आता आपण इथे कसं गॅस पण तिकडे प्रॉपर तिकडे काट्यावर ह चुलीवर बसतात का अच्छा हा हा हा त्याची चव एकदमच छान लागते म
हो भरताची चव भरीत कसं करायचं वांगी भाजून घ्यायची चुलीवर नंतर त्याच बाहेरच त्याच जे सालटं असतं ते काढून टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये खोबरं शेंगदाणे बारीक बारीक त्याचे कट करायचे क चॉपरमध्ये करून घ्यायचे त्यांना.. थोडं बारीक करून घ्यायचं आणि मी... मिक्सरमध्ये नाही करायचं ते छोटे छोटे तुकडे राहिले पाहिजे त्याचे असे... चॉपरमध्ये करून घ्यायचं हो चिरून आणि मग... कांदा तो पण चॉपर म करायचा नाहीतर थोडा जार बारीक ठेवला तरी चालतो कांदा पण भाजला. चालत चिरला तरी चालतो भाजला तरी चालतो आम्ही भाजत असतो आणि मिर... च्या वगैरे पण भाजून घ्यायच्या आपण ठेचा कसा बनवतो तसा ठेचा त्याच्यात टाकायचा असतो.. मग फोडनी द्यायला घ्यायच... ह त्याच्यामध्ये मोहरी जिरं नाही टाकायचं मोहरी टाकायची... नंतर अदरक लसूणची पेस्ट टाकायची आणि तो जो ठेचा तयार असतो ना आपला... ठेचा टाकायचा तिखट हिरवी मिरचीच टाकायची लाल नाही टाकायची..
अच्छा...
म्हणजे हिरव मिरचीला आपण चुलीत मस्त भाजून घ्यायची त्याची टेस्ट खूप मस्त लागते भाजलेली...
ह ह...
आणि मग ती भाजली गेली की मग त्याच्यामध्ये कांद्याची फोडणी करायची.. कांदा लाल झाला. की आपण हळद... धणेची धणे पावडर जिरे पावडर असेल तर नाही टाकले तरी चालते... थोडं आमचूर पावडर टाकून मग ते वांगे जे असतात आपण स्मॅश केलेले... भाजलेली ते त्याच्यात म.. करायचे वरतून थोडी कोथंबीर आणि मीठ... आणि बस एवढं करून मग नंतर त्याला परतवायचं. खालीवर आणि एक ज दोन मिनिटासाठी शिजू द्यायचं मग ते झालं मस्त.. झाकण पूर्ण पॅक ठेवायचं म्हणजे कसं ते वाफवत छान... जे थोडंफार बाकी असलं शिजायचं ते शिजून जात आणि वाफवल्यामुळे.... काय होतं त्याच्यामध्ये टेस्ट वेगळीच येते त्याची... वाखोल्यामुळे हा हिरणीचे डायरेक्ट.... नाही टाकायची की भाजून टाकायची गॅसवर भाजा चुलीवर भाजा काही प्रॉब्लेम नाही... मग तस केल्याने हो त्याची चव... खूप सुंदर लागते आणि ठेचाच तयार करून टाकायचा म्हणजे ते कसं भाजलेलंच असतं ना... आणि आपल्याला भरतासोबत ठेचा पण होतो खायला आणि आमच्या... तडे भाकरी पण वेगळी असते कळण्याची भाकर म्हणतो त्याच्यासोबत तर खूप सुंदर लागतं ते
हो पुऱ्या पण असतात ना त्याच्या
हो हो पुऱ्यांसोबत पण कण्याच्या पुऱ्या बनवतो आम्ही ठीक आहे मला कॉल येतो एक
हो हो ओके हो हो